हा आवाज यायला काय?
हा यालय यालयं.
हा हा रेंज मध्ये या म्हणजे बाहेरच या जरा. म्हणजे फोन कट होतोय नाही, आवाज येत नाही.
होय.
रेंज एक एकदा जात्या.
होय. होय, मी बाहेर आलो तेच हलू हलू करत काय की चालती.
मी पण उठून बाहेर आलो, आत बसलेलो आणि म्हटलं बाहेर येऊया. फोन कट होईल, तर ते कट झालंच.
कट झालीच.
आणि काय मुलगीचा तुमच्या कुठं काय आवाज येईना की बाहेर गेल्या काय?
नाही आहे की मी बाहेर आलो इकडं, आत खेळाली ती.
एकटी खेळत्या वाटतं गप.
होय होय खेळत्या, तिला सवय हाय पहिलापासनं हितं एकटीच हाय. हम्म एकटीच खेळत्या ती.
तेच बरं पडते कुठं कुणाच्यात सोडायचं उगच, भान
हा होय, गप आपलं आपलं खेळलेलं बरं पडतंय ते, हम्म पटत ना व ह्याचं तर तसचं होतंय आमचं. ते पोरीन संगट, अहं अहं तो पाच मिनिटं भांडताय, पाच मिनिटं हे कर
ऐश्वर्याच्या वहय. होय, अओ पोरी भांडत्यात, पोर काय पोरास नी कळ ते आणि नंतर जातात एकत्र खेळायला. आणि हं होय. एक, एक जर लईच वांड असत्यात, तर ते मारत म्हणून नको वाटत.
होय.
आमच्या जावच पोरगं लई मारतय. काय असेल ते हातात मारतय. म्हणून मी सोडतच नाही. सोडाय
होय.
मार खायय पण
खा
पाऊस जरा दोन पडल्यात खरं हिरवगार झालेय सगळं रिकाम पडलेलं आमच जागा. आता त्याच्यावर सगळं औषधं मारून हे कराय पाहिजे स्व
होय. आता उनान आणि हे उतय
हा. जरा पाऊस पडलयं हिरव, हिरवं होय. गवत आलय. मी कलणार. गावात नी कस लय जागा असत्या नै त्यामुळे लय हे ते सगळं आसकाठ होतय.
आणि काय?
काय नै बघा हम्म हूं. काय आवरलं सगळं उन्हाळ्याची कामं?
आवरली उनळा्याचं काय आता मी लई लेट न केलं ह्यावेेळेस एप्रिलमध्ये सगळं करून घेतो यावेेळेस मी मे मध्ये सगळं केलं, मे शेवट शेवट. तरी पण म अजून सुद्धा पाऊस नाहीच आहे. मला वाटल तर पाऊस पड
होय. आमी पण बंद केलंत, आणि आता गिरायक यायल्यात आणि चालू केलं.
हो बा. ऊन पडालाय म्हटल्यावर चालतय नवं आणि किती दिवस झालं पाऊस नाही, पेरण्या कवा करायच्या लोकांच्या बघा की, किती लेट झालय पेरणीला.
ते खरच काय काय होते काय?
पाणी सोडायचं म त्यात.
सोडायलाच की, कसपट आलय, आता कसपट काढायल्यात.
ह ह. आमचं करायचं शेंगा घालायच्या हो त्या टोकणायच्या होत्या, तोपर्यंत पाऊसच नाहीये म्हणून थांबूवलं आमी. म्हणाय लागल्यात इकडं, आमच्या इकड पाऊस ह्या वर्षी जरा कमी होईल, कारण आतापर्यंत पाऊस लय झाला अस होय. ह्या वर्षी पाऊस कमी हाय. मागच्या वर्षी लय पडला, ह्या वर्षी कमी.
हम्म हम्म. ऑगस्टपासून चालु वणार आहे म
होय मणं, बघा आणि ते लेट सगळं होणार नै शेंगा घातलेल्या, घालायला लेट मग काढायला लेट. मग पुढचं बी पीक लेट असं होतय. आमच्या मागच्या वर्षी म्हणजे ते दोन वर्ष क हे केलं ऊस केलं की परत त्या परत फेरबदल करायचा असतो. म्हणून भात घालत नाहीत काय, आणि आम्ही मागच्या वर्षी भात घालणार ह तो ऊस काढला आणि आणि परत त मे ला घालायचं म्हंटलं मे पर्यंत आणि मे लाच पाऊस चालू झाला की. आमचं पडलं शेत तसंच, वर्षभर तसंच पडलेलं. म आता परत त्याच्यात ऊस लावला.
त मागच्या वर्षी, वीस तीस पोती. म्हंटलं आता जाऊ दे, होय आमच आमचं वर्षाला न ते ते फेर बदल करायचं असल तर तेवढंच घालतोय, नाहीतर ऊसचं लावतोय सगळा. सारखं सारखं ऊस पण येत नाही नव्हं, म्हणून ते हे करायला लागतयं नाय एक वर्ष गॅप. मग ते करायचं होतं, मग आमचे सासरे म्हण म्हटले म्हणजे आमचे चुलत सासऱ्यांकड होत ना, म तेनी किती दिवस झालं त्यांनीच काय काय करत होते, मग आमचे सासरे म्हटले एक वर्षी जरा ते ते मातीला कस जरा येवू देे म्हणालं. ते मातीला कस आलं की जरा चांगलं पीक येतयं नाय, पुढच्या वर्षी मग म्हणाले राहू दे. तिकडं एक वर्ष तापून पडू दे माती. म्हणजे जरा हे होतय. होय, मग त्यांनी काय एक वर्ष बी सोडाय नाहीत. त्यांनी चालूच घ्या त्यांच चालूच, असायचं कायम. म ते कस तेनि हम मग ह्या वर्षी चांगलं आलंय ऊस आमचं मग आम्ही कसं केलंय. हिकडं ड आलो ते आम्ही आमच आमचचं करालोय आता.
हम हम.
केलं मग मागच्या वर्षी लावलं त, बाहिर आता ह्या वर्षी म्हटलं मी म्हण जवळ म्हणजे आमच्या घराच्या पलीकडच आहे रस्त्याला मग ते जवळ हाय. ते म्हटलं करावी आपण घरात माणसं घ्यायचं आणि करायचं. आणि लांब आहे ते दुसरं तिकडचं लावलंय. होय, मग तसंच म्हटलं आमचे सासरे तयार नाहीत, तुझी बारकी पोरगी हाय काय करतीस. तू तू जातीस काय, मी म्हटलं मी जातो. नाही तर बायका घेऊन करूया आणि बायकास नी पगार द्यायच फक्त ते भांगलं च्या बायका गेले की. त्या दिवशी थोडं जायलागत जरा बायका. का इकड-तिकड करत बसत्यात मग. हा आणि तस म्हणत-म्हणत. आम्ही भंगलीनीला पण बायका घेतल्या नाहीत. घरातच भांगलं दोन वेळा. आणि लई भरायला ऊस आला कणी मग भरायच्या. आधी एकदा लई मोठा झाला मग मला. जरा लई सवय नाही ना. मी पहिल्यांदाच करालतो मग तेव्हा म्हटले. आमचे सासरे! त्यानी बी कामाला लागलंत. एकटीला होणार नाही. आणि आता बायका घे म्हनाआलते. मग तेव्हा तेवढ पा- सहा बायका घेऊन. केलं ते. भांगलून सगळं काढलं. आणि मग ऊस भरला. मग आता तेवढ्याशा म्हणजे. तेव कष्ट पण केलं खरं. खर त्याच हे तरी झालं ना. म बाहेर केलं की काय परवड ते त्यांनाच द्याच पैसे. बाहेर लावल्यावर म्हणून म्हटलं. आपणच करू या शिकलेशिवाय होत नाही.
होय आणि आपल्याला अनुभव पण येतोय.
काय ते.
अनुभव ते हे होतय नई आपलं.
होय आणि कस आता पाण्यात पवल्या. पडल्याशिवाय पवाय शकत नाही आपण. त्यानी ओरडायलाल्या तुला काय येत नई तुला शेत म्हणजे माहिती नई करायचं नई कराय असं नाही मी म्हंटलं असं नाही माहिती नाही माहिती नाही म्हणून दहा वर्ष बसल तरी माहिती कसं होणार गेल्याशिवाय माहिती होतय व्हय.
हम्म केल्याशिवाय मग कुठठ गस्ती होत नाही
आणि कोण घरात बसून देतय वय आता उगच उगच त्यांना द्याय लागत हो त आठ नऊ हाट नऊ दहा हजार रुपये द्याय लागत होत. त चौथाई आणि पीक घातलेलं त्याच्यातल काय काय घातलय हारबुरा तेन ते पण द्याय लागतय सगळं आम्ही कसं घरातच भांगळून काढलो ते पण पैसे वाचलं आमचं.
आणि स्वतः केलं ज्यांस
होय आणि आपलं आपलं काय कसं पण चालते नाही केवढं पण. अ म्हणून म्हंटलं ना करायचं म आता शेंगा तेनी तेनी पहिला जलमल्यापासून एक इचलकरंजीत राहायला होते. त्यांना बी काय माहित. तीच नाही इचलकरंजीत होते मी बी तिकडच राह्यचो माझे मम्मी पप्पा त्यांनी तिथंचय हाईत.
हा हा.
इचलकरंजीतच सगळी ना आम्ही इकडे यायचा काही संबंधच येत नव्हता कधी तर यायची आणि लगेच जाई चित म आता मिस्टर पण आमच्या हाऊसन करायलात.
ह ज ज एकदा वड झा
हं हित कसं त्यांच्या कामावरची त्यानं लोक हि कची सगळी अ काम पण आणि शेती पण आसं करत्यात हं.
आमचं पण मिस्टर तसचत सर्विस, शेती
म ह्यनी ह्यना इकडे लोक सगळी कर त्याला बघून ह्यांना पण हे वाटयले. ए माराल्या ती माराली स्वरा इकड हो की मारायले. आणि काय?
काय नई.
आता एक शेत आहे ते दुसरं तिथं शेंगा घालायच्या हो त्या लावूया बाहेर लावूया बाहेर मी म्हंटलं काय नाही लावायचं नाही. शेंगा करायच्या त्या तर भाहेरच निम्या जात्यात.
हम्म बर.
पणच करायचे मग ते आमच्या सासूबाईंचे होय माझे सा सा सुबाईंचे भाऊ आहेत ना ते सगळं माहिती सांगतात हो आम्हाला अस करा. तस म त्यांना मी सांगितलं असं अस म्हणाल्यात सा म्हणून म ते सासूबाईंचे भाऊ काय म्हटले ना काय नाही म्हणाले एकदा दोन बा बायका घेऊन शेंगदाने टोकला टोकल्यानंतर तननाशक मारा. एक औषध दुसऱ्या दिवशी लगेच आणि परत शेंगा काढायलाच जावा परत काय जाय लागतच नाही.
होय, शेंगाला लय लागत.
हा भांगलण पण करायला लागत नाही म्हणाले तननाशक मारलं की, नी तुम्ही उगच कशाला बाहेर लावालाय तेवढ्यासाठी चौताही द्यायलाच
होय हो.
मग दोन टोक दोन बायका घ्यायच टोकनाईला आणि हे करायचं.
होय दोन बायका बास होत्यात.
हं. हॅलो. हा कट करायचंय.
अजून दहा मिनट झाली काय.
झालय वाटत.
दहा मिनट झाल नाही अजून.
दहा मिनिटं व्हायच्यात पाच, दहा सेकंद राहिल्यात वाटतं.
हा हा हा. कर.
नाही ओ.